हॅलो.
हा आवाज येतोय?
हा येतोय. हा येतोय. काय नाय फिरायला व्हय.
हा हा जेवलीस?
नाय, तु?
नाही अजून आता जेवायचं
काय करायले?
नाही बसलो म्हणून म्हणून कॉल केला असचं सहज
हम्म हम्म.
हम्म. मग अ काय नाही ते वाचात बसलेल सरकार योजना हे सगळं
हम्म हम्म.
ती लोकसं
आवाज कट आवाज कट व्हाय लागलाय तुझा हा.
आवाज मध्ये मध्ये कट व्हायला लागलाय
हॅलो. हॅलो. आवाज येतोय काय?